हॅलो हॅलो हां बोला की पाऊस आलता तुमच्याकडं?
पाऊस चालू झालाय बघा बारीक ब्रेक आत्ता
हा हा आमच्याकड पण वातावरण झालंय बघा.
जरा बारीक चालू झालायं.
हां हां हा हां आमच्याकडे पण गार वारं सुटलय
हां कोकणात जरा जास्त पाऊस असतोय ना ओ
काय म्हटलंयसा होय होय खराब आता नाही एवढा आहो.
हं हं
आता कमीचय यात
तरी आता मिरघा लागल्या लागल्या पाऊस चालू झालाय बघा.
उद्यापासून मीरुघ चालू.
उद्यापासन काय?
होय उद्यापासनच हां
जरी मग मग परवा दिवशीपासून आमच्या इथं चालू झालंय बघा हम्
आमच्याकडे उद्या मग हिची भाजी करतात तुमच्याकडे हे करताय? हां... मिेरूग निघाला की नाय आमच्याकडे शेवग्याची भाजी कराय लागतया
होय ती कशी करतायसा?
त्याची पानं एक आरोग्यासाठी चवीसाठी नाही सोडा आ आरोग्यासाठी ए एखांद्या दिवशी तरी खायचं. अं ह्याची पान शेवग्याची पानं पूर्ण स्वच्छ धुण घ्यायचीत आणि चिरायचं आणि त्याला शिज कुकरमध्ये आम्ही शिट्टी लावते किंवा चुर.. काय मी असलं की चुलीवर शिजत घालतोय. हां हां शिजवली क नाही.. ते काय पूर्ण गिर शिजत नाही.. थोडा असं शिजत्या त्या ज्याच्या त्यात शिजले की पूर्ण पिळून घ्याय मग त्याच्यात पुन्हा हां हां आणि मग नंतर कांदा टॅमॅटो कोण खायचं अस टॅमॅट कुट शेंगदाणेचं कुट नि मीट घालून फोडणी काय जाशील म्हणजे परतून घ्यायचं असं वाफलून जरा.
ह ह चांग लागत्या
चांगलं लागत्या एवढी काय नाही खरं आपल्या शरीरासाठी पण ते चांगलं आहे ओ
हं शेवगा चांगला आहे. शरीराला
शेवगा व्हय
हं
हंम्
शेवग्याचं खावं माणसानं.
होय, होय
हड पण त्यां अं नाही हो...
हा हा
फक्त ते नव्याच्या पौर्णिमेला तेवढं नवीन आलेलं पाच धान्य मिळून.. ते हे करत नाही का? आपण काय करतोय
काय हो? हं हं घोगऱ्या करतोय ना.. ते तेवढं फक्त फुलगा नंतर तुमच्या त घोगऱ्या अस तेात
उगद्या आमच्या ला असत्यात तर वरण्याच्या करतत्यात.
हा हा मग आमच्या इथं ते हूलगा
पाहं पा अ
पाच धान्य मिळून करत्यायचा ते
नाही नाही बक् तयंत सगडें करत्या त आमच्या मायारच असतात. नस
ह ह.
वर्ण म्हणजे ते कसं काय ते काळा असते त्याला वर्ण म्हणत्यात. का पावट्याला वरणा म्हण त्या
वर नाम हिरवं शत काय तेव्हा उन पावसाला ठेवलेलं अस इथे ते पावसाला वाळवून ठेवत्यात.. वाळलेलं.
हम्म हम्म.
खाली वाळलेलं हे करत्या आणि ते शिजवत्यात फक्त वरण्याच्या घुगऱ्या.
हा हा. नाही वरन्या खायचं तिकडें प्रमाण जास्त आहे म्हण
कोण होय?
हा हा आमच्यापेक्षा तिकडं जास्त वरण्या खात्यात म.
होय होय वरण्या जास्ती ये.
हा.
आणि काय म?
काय नाही बघ.
हा.
मिरचीच लोणचं एक केल त ध्ये खर त्याला गोड गोड नाही त्याला बडी शोप घातली होती आव मिरचीचं लोणचं व मिरची आमच्या घरची होती त्याच लोणचं केलत. आणि? ते जर बडे शवपते बारीक घल्या गड ला गलाल ना
हा काढलंय आह त्या दिवशी टाकाचच आवत टाकायच वायला टॉपिन घातली मेस्टर म्हणलं वरलं लो म्हणून हा तुमच्या स्वयंपाक म
होय आज काम सुट्टी होती हो.
होय मग भा. शुक्रिता करायची एक चार पाच. मग आणि काय?
का नाही बघा. तर जेवायचं थोड्या वेळनें. ह. साडेआठ वाजता भांडी घास. तेेपर् नऊ साडे नऊ वाजता आणि मग झोपायचं हा हा हा बाकीचे घरातले.
घरातले आहेत बघा बाळ जरा झोपले दादा आहेत बसलेत लॅपटॉप घेऊन हेने बहु बातल्यात बाहेर कोण मि कोण तर आलेत. धार काढायची अजून.
हा हा गोटा कुठ त त्या घरा पशीच आहे न.
गोटा असं नाही असं पत्र घटलं नाही अस फक्कय. आणि असं लांब लांब करून आणि मोकळीच बांधत. जनावर. म्हणजे जागा बदलून बदलून झाडाखाली अ संध्याकाळीच तेवढं घरापुंढ असं खुट्ट हाईत वळीन तिथं फक अ घेतोय
हा हा
पुढं झाडात
होय वाऱ्यालाय ओ वाऱ्याला जनावरांना पण वारं पाहिजे.
पाहिजे हा
होय मध्ये तर जनावरांना लई मी आता ते जनावरांच काम करत असल्यामुळ त्यांना चोवीस तास पाण्याची सोय तेन असं प्रत्येकाना सांग सांगत होत आओ
हा हा जनावरांना पण अटॅक?
माणस तर म जनावर जास्त
हो अति अति उष्णतेन ओ
कोंबड्यांच्या सकट अटॅक
होय होय अ ते आमच्या मॅडम तर काय सांगत होत्या एवढ्या दिवस कोंबड्या फिरत होत
होय ते जनावरांनी शान पण लावत्यात हा मग पाण्याची सोय माणस नुसता फवारणी केलंत आता आज एकदम सगळं पूर्ण होईल तोंड दुखालागलय माझं तरी
हा हा असू दे आजच्या दिवस पूर्ण करून टाका.
हम्म हम्म असुदे समजून घ्या म्हणावं.
हम्म होय होय
हा.
काय मग
कायतर केल्याशिवाय कायतर नाय हात पाय हालवाय लागतयच.
होय होय पोरग
झोपलाय हा
दोन मिनिट राहिल्यात आठ मिनिट झाल्या.
भाकरीच तुकड ते करतायस तुम्ही काय ते शाब हा हा शाब शा शाबू वड वय हम्म शाबू काय भिजलेला असतोय बटाटा शिजवून घ्यायचा. शिजवून कुसकर्यावर चालतोय हा कुसकरला कुसकरा्याला जमवते ते हाताने म्हणून कस करतय. आपली अल किसाची किसणी असते ना त्या किसणीना किसणीना असं खिसायचं ते लगेच बारीक होते नाहीतर ते स्मॅश स्मॅश करायचे. समाचार तरी चालते आणि ते मिक्स करायचं त्यात आपलं हे टाकायचं. त काय बरं. तर हम्म मिरची आहे मिरची बारीक करून टाकायची. मीठ आणि कूट घालायच कूट असं मोठ मोठ घालायचं. बारीकला करायचं. नाही आणि वड करून तळून काढायचं. आणि दह्या संघ खायच नाही आप दही करतोय ना दही अस फेटायचं आणि त्यामध्ये गोड साखर आणि मिरची बारीक पूर्ण बारीक चिरून चिरून घालायची. कांदा कस आपण पूर्ण बारीक च त मिर चिरून घालायची त्या टिकतगोड करायचं ते दह्याचं हे
करायचं का
हा त्या वड्या संघ खायला.
हा हा हा हा
तुम्ही कसं करतायचा.
काय
तुम्ही कस व करताय म्हणलं.
आम्ही शाबूकाठ चल बटाटु गीर करून घेत आणि मग पुन्हा आता ते मिश्र मि करून जीर कोथिंबीर मिरची. चवीनुसार मीठ. ते घालून किनाय ते. त्याच वडवड बाजूला करून तळतोय.
हा आणि ते दह्या संग खाताय
दह्या संग खातय हा.
हा हा. दही रोज काय? हा नको वाढते त्यात आणि ऐन टायमाच असं केल्यावर काही वाटत नाही. बरोबर ते उपवास दिवशी केले की त्याच पित्त पित्त होतय.
होय होय.
हो
झालाय कॉल. ख
बरबर हा.
हा.